हॅलो
हा बोला की
काय नाही.
काय नाही लाईट तेन गेल्या निवांत बसलोय.
होय.
तुमचं घरातच आहे.
हा बरं आहेत का सगळे
होय बरेआहेत. तिथं बरे आहेत सगळे?
होय आहेत. मस्त आहेत.
हम हम
आणि काय चाललंय मग
आमचं शेत हे ज्यामुळे
होय जमखंडी ना.
जमखणीत नाही
हा हा कवठेमहांकाळ सोने लय लांब गेल्यास तू.
जमखंणी लई लांब आलं कवटे महाकाळ जवळ आहे.
जमखणी पेक्षा
हा जमखनी कर्नाटकात आलं कवटे महाकाळ इथच की जवळ.
जत हा जत होय. गळा. हा हा हा सिज्जत मध्ये हा ते
ते जमखंडी विजापूरच्या तिकडं आलं खाली हे जवळ आहे.
हा होय आमचे दादा तेन जातात तीकडे हम्म वासपेठ माहितीय का तुला
नाही ग कुठं आलं ते
जमखंडी जमखंडी जमं जमखंडी जवळच हाय
कुठलं ग
हॉस्पिट जमखंडी पास आहे ना हॉस्पिट. नाही जत जवळ आहे हॉस्पिट
हा ह जत हित ग जत आपल्या महाराष्ट्रातच आलं जमखंडी कर्नाटकात आलं
हम हम तिथल्याच दादाला मुली बघणार होत्या.
होय.
तिकड मुली लई हैत म्हणत होते.
हा हा
दादाला काय आमच्या पसंद तिथंच की नई फिक्स नाही झालं त्याला अजून बघाय लागल्यात- त्याला काय पसंतच पडत नाही. हम होय
मग तुमच्या पाहुण्यात तेन कोण नाय काय
नाई. तिकडे जतकड नाहीत कोण इकड हैत म्हणून म्हटलेलेत मुली पण आपली कोण पाहुण नस त्यामुळे तिकडं काय एवढं माहतीच नाही गं.
हा हा ओळखी लागते का नाही तर मग एजंटा तर्फे
होय आहेत का तिकडे मुली ते
आमच्या गावात तर नाही म्हणजे तुमच्या ह ज आमच्या गावात कोणच नाही फक्त माळी समाज आणि ते लोणारी हेच आहेत हा फक्त लोणारी माळी आणि धनगरच येत आमच्या गावात जत तिकड पुढ आले इथून हा कत कोटेमंकळ नाही आमच्या गावात कोटे मंकाळ मध्ये असत च खेड आहे ग तिथून पुढं.
ह म्हणजे प्रॉपर कवठेमहाकांळ नाही तुम्ही
नाही नाही नाही प्रॉपर नाही ती तिथून एक चार पाच किलोमीटरच पुढ आहे. खर आम्हाला काही आणायच की कवठेमहांकाळ आणाय जायला लागतय
हा..
इथं काही मिळत नाही.
हम् बघाय पाहिजे ह्यांच्या ओळखीच्या असली तर म्हणजे आहे त्यांच मित्र सांगायला होत मग हा कानावर घालून ठेवतो असलं असलं
इथं कुठं? काय? इथलं नकोच म्हणा लागलाय
हा हा
म्हणजे इथं जवळच नको म्हणायला लागलेत ग पाहुण्या, पाहुण्याच्यात
होय नाही, ते सगळ्यात बाहेरच केलं तरी, हा ते चांगलं आहे सोड आपल्या, आपल्या तर जर अडकून पण बसल्याच होत्या ग हा.
जच आणि आमच्यात इथ मुलीच नाहीत ग.
हा हा कर्नाटकात बघायचं नाही का कर्नाटकात भरपूर भरपूर समाज आहे त्यांचा
आहे.. समाज पण, कर्नाटक मध्ये पण एवढा ओळखी क नाही त्या आपण कसय. लेला म्हणजे कर्ना म्हंटल तिकडे कोण नाही
हा ओळखी पाहिजेत नाही
होय बघा म्हनाव पेमेंट यांच्यावर. अच्छ पेमेंट वगैरे पण ते जातय मस्त हम्म.
हा हा सांगतो की. दादाला पण आमच्या सांगतो. कारण त्याचा पण मित्रतेना. तुमच्या ह्याच्यातले जास्त आहेत ना.
हा हा हा फेसबुक असता. ते हाय. मालाकाची. यांच्यातली.
या सगळ्या.
हॅलो ह हा हा. जरा आवाज ज. कटवायला लागलंयगा.
ब
काय नाही भो स्वयंपाक झालाय हा जरा रेंज मध्ये ये. स्वयंपाक पण झालाय उशी बघ जेवायचं अजून मग आता लाईट गेल्या लाईटीची वाट बघत बसली.
आता कुठल्या जेवता लाईट येआले शिवाय.
हे आमच.
हा हा.
हम्म मग पर्यंत वाट बघायची आता नऊ वाजून गेल्यात आता येईल लाईट नाही तर नाही आली तर नाही पण मग जेऊन घ्यायचं.
सगळं असं खेडत आहे का शेत वगैरे आहे.
हा हा शेत आहे आमच्या घरापासून शेत. त्या ना. पुढं. मग आम्हाला शेतातली लाईट येते तेल नाही नाही भरपूर आहेत आमच. चार पाच घर आहेत माळ्यांची. सगळ्यांनाच आमच्या तिथ म्हणजे शेतातली लाईट आहे नाही ती ते लोड शेटिंग मुळ ते ते काय अ लाईन कपात करत्यात ना, वीज.
हां.
असं कायतर हाय वाटत म ते घालवत त्यांनी रात्री पण आग घालवत्यात. हा दहाला जातिया बघ रात्री ह आणि हम्म.
आवगड हाय जरा व्यवस्थित जरा लक्ष तेन देत जा मुलांकड.
होय काय मुलगा एकच हाय. नाही नाही इथ तसलं काय नाही.
हम्म तरी आणि शेतामुळ ते किडे साप तेन तसल अस
हा तसल आस ते आहे. हे भरपूर आहे. म्हणजे आमची घर एक चार पाच आस लागून आहीत तरी इथ धोका तेन असं काय नाय.
हा हा.
मेन म्हणजे तो आम च्याच वाड्यात एकटाच आहे तो. त्यामुळे सगळीच त्याची काळजी घेत्यात. लहान हा लहान मुलगाच नाही हाय ग इथ लय लाडका झालाय, अ कुठं गेल तरी सगळ त्याला पाहिजे म्हणतोय बघ
होय?
म आता हका मारायलाय. मम्मा
हा तुझ्या टास्कच किती अकाउंट ओपन केल्यास?
मी बघ दोन केलती आणि अजून एक केलंय त्याला टास्कच आला नाही. मग ते मगाशी ते वर्षा न मला फोन केलता तिन सांगितल काय तर चुकलं असणार हाय.
हा हा हा फॉम भर मला मी बोललो तीला ती म्हंटली फॉर्म वगैरे भरते वेळी काय तर मिस्टेक झाली असल त्यामुळे तस झाल असल.
हा. हा मग तेच झालं होत वाढत मग ते कसं झालं दादाचा नंबर घेतला होता. ते कर्नाटकातला आहे ना मग मी ते जिल्हा ते मी इकडच टाकलं हो त्यामुळे पण आलं नसल. मला वाटते.
हा हा.
कारण सिम रेजिस्टर तिकडच होणार कर्नाटकातलं. हा. त्यामुळे मला वाटत ते आलं नसते न टास्क ह. ते मी परत विचारतो आणि कसं मला काही अक्युरेट कळालंच नाही मी माझ्याही ना भरलाय फॉर्म तो.
हा हा हा. हो. हा हा. जेवण झालंय्. त्या आत्ता जेवलो बघ मी. अजून घरातली जेवायचे आहित.
हा हा. मग आणि काय? वार न गार झाड असल्यामुळे आहे ना? वार तेन भरपूर चांगला असतय, डास तेन काय नाहीत हा अस गल्लीबोळा तर घर असले की मग डास तेन असत्यात. ए डास. सुधन काय नाही तिकडं गार वार ते ना असते मस्त होय भारी वाटते. हा. गमतोय की सवय झाल्या. गेल तो मध्ये आठवड्याभर तिकडच होतो कवठे एकंदला. सारखं याचय चालूच आहे हा गेल तो की घर बांध्या काडलय ग तितल. मग बोर पाडली, त्याला गारवातन गारवा अजूनला नाही प पुजाला फक्त गे तो गारवातून घेऊन जायचं, आता सारखं चालूच आहे वरचे वर.
होय. काकी ते ना आहेत का बरं?
होय होय बरेत. हलो. सगळी बर आहे. तिथं बर आहेत ना सगळी?
हायत मस्तायत. कधी इकड कधी येणार आहेस तो येऊन जा कि घराकडे.
तिकडे येणारच आहे ग ते एक एक ना तर दोन दिवसाची ट्रिप होणारच आहे तिकड कोल्हापूर रंकाळा पन््हाळा ज्योतिबा
ह.
हा. मग त्यावेळी आल्यावर येतो सांगतो आधी जरी घरी नाही हे झाल तर आपण कुठ तररी भेटूया मग.
बरं बर चालतय. ते
हा. मग आणि काय? ह
काय नाही बाई निवांत.
हम् हम हम्म हम्.
नऊ आठावन झालात काय? अजून एक करू काल?
हा कर कर कर न असू दे.